हॅलो ह
साने
हा बोल
काय कराल्यास
हम्म दुपारी बाराला बसल्या चहापीतीस ग
या मी कधी पण पितोय बाई
सकाळी म्हणजे मावशीचा पोरग आलेला ग मावस भाऊ आणि तो की नाय छान छान बिस्किट घेऊन आलेला ते बिस्किट खायचं होतं म्हणून का नाही मला चहा पायच झालत
हा
काय कितीला सांग साडेसात ला पण जेवायच त भूर म चहा पिरण्यासारन तू दुपारच बाराला पण चा करून पिलीस
सर तर साडेसात ला उठतीय
मी आज सहा बावीस ला उठललो उठलो काल साडेआठ ला म्हणजे झोपलेलो म्हणून
हा साडे आठ ला झोपलेलीस रात्री हा हा
बॅलन्स नाही का मगमध्ये मग जागे राहून काय करू
होम्
हम्
ते मी एक थोडफार ते ग्रुपला आल्या ते पाठवतो बघ काय त्यात का नाय एका ठिकाणी ते जप कुठे असोसिएशन आहे ब
मी एका ठिकाणी इंटरव्ह्यू ला गेलोलो
हा
मग त्यानी सात हजार पेमेंट देतोय या म्हणलिलेलीत
सेवन मग मी बर म्हणलं आणि आलो मग त्या मला दोन वेळा विचारली मी नाही म्हण
मस्ती चे
झालेलं
आता तू त तुला तेवढ मिळणार नाही तिथ
मी दुसरीकडे बघितलोय ग मग तेच सांगालोय सृष्टीला पण तेच रेफरन्स दिलोय
हा
पण तिथं आमची पाहुणे हो त ती मला सांगितलेली मी गेलेल भेटायला मग तुम्ही काय सांगून जाणार हे समज झालंय
कायसज ना
म्हणजे माझी तिथं पाहुणी होती ग मग मी पाहुणीच्या रेफरन्सना गेलेलो मग तुम्ही कसं जानारा
हो म तू माहितीचंच करणार आहे
नाही म्हणलोय आणि मग काय
इधर गरम होत म स
एक वेळे बरं ना त्याचा काय संबंध आहे
हा आणिता जातेस ग गाव तुम्ही का तिथं तुमच्या
हा
म जास्त आहेगत
कमि
आमा
जास्त आहे तकडे म्हटले दहा ला तथच आपलं कॉलेज
जड
ते आपल्या कॉलेजच्या पण पुुढं आहे जरा
काय करायचं आपल्याला घेेत म्हणजे मी आणि पायरी मध्ये गेलत ग आम्हाला कोणच कोण केलं नाही
कुठे गेलेला
त बाई पार्वती त काय हाय त्यासो हा हा ते झाले ते सगळेसचारल ते आम्हाला एवढं बोलता आलं नसल ते कम्प्युटर वर होत काय काय
तुम्हाला ओन रेफरन्स दिलेलं
नाही मग तू इकडे येणार ना तिथच करणार आहे
नाही मी इंद्रकं जिल्हा येणार आहे आता उद्यापासून
चल की मी पण येणार हाय
कुठे येऊ हा
हा
तुझा आवाज नीट येईना साने
आ
काय बोलली का.
पुढं बघूया की कुठं तर
हम् मी तुला एक थोडंफार पाठवतो.
हो
बघ त्यातलं कुठला आवडते काय.
मी एकटी नाही सोने माझ्या सोबत, कोण तर पाहिजे.
तसं नाही करायला पाहिजे कानाय एक एका ठिकाणी बारा पेमेंट हाय काय, कापड के म्हणजे आपलं ते हेच का आराण वगैरे आहेत तीत.
हो
कापड मार्केट मध्ये आहे ते पण तिथ काय माहितीय त्यांच्या अपेक्षा टीम हँडलिंग पण आपण करायला पाहिजे, पॅकेजिंग, परत सोशल मीडिया पण आपण बघाला पाहिजे म्हणतात
ते
हम
बुडा
मॅनेजर म्हणूनच जायला पाहिजे न्हव
हम् आणि
आणि टेलिकॉलर ला जमल का म तुला
वर बोलायच.
हम्म काय आता काय तर म्हणजे मदत ते असल तर तेवढंच की नाही तर काय असत. काय तर म्हणजे त्यांचं तक्रार वगैरे असेल त्याची फोनला तरच बोलायचं की आणि काय बोलायचं.
तिथ कमी असणार तिथं कमी असणार ग पगार
म तुला पाठवतो बघ.
पाठवू काय ग लगे
हा पाठव तू
थांब कट करू नको.
हा
की
पण्या तुला कुठलं अकाउंट म्हणजे काय आपल्याला येणार नाही वाटते अती चे
ह ह
आला काय पाठव
पाठवलय की
थांब एक मिनट झालं
हू हम्म
एकच मिनट थांब
हा
ओ
तो
हम्म
मॅडम कार्याची केली आहे ह पाण्यं
नाही कामावर हाय
तेे काय कराल काय करू समजं ना
काय करतेस तुमच्या घरात काय प्रेशर पण न्हाय मला होत म्हण लागलोय
म्या कर ना रे
हम्म
कपडेचर
हेच की म्हणजे आमच्या हे येउन सारखं कोणा घरात आहेस घरात आहेईस घरात आहेस काय करणार म्हणून लागल
हा कोण म्हणलं नाही खरं आं वाटतय का नाय
व्हय. पण काय तुम्ही आता परत कॉलेज जॉईन करणारय गं त्यामुळे सुट्टी आहे तुम्हांना माझ्यासाठी नाही तसं.
नाही गं सोने. मसी जर कमी फी असली तर करणार आहे तर मी कोर्स करणार. हम्म.
खर तर कोर्स केलेलाच परवडतय. आप ल्याला ना आधीच सांगायलाच होती माहितीय काय? साने कट करतो आणि परत लावतो थांब.
हा